हॅलो हा येते का ते आवाज
हाव येतय ना आवाज
हो का
हम्म तुमचे झाले का टास्क पूर्ण
नाही
नाही का मग आपण दोघी लावूनय किवा केना फोन
हो हो चालते ना
हा कारण मला आजच कालच आला टाक्स पण मग मी अ म्हणजे काही आता ती उघडली तर उघडली म्हटलं
हा हा
हा
मला दोन तीन दिवस झाले आला पण मी काही घच्हताणे उघडतच नव्हत नेटवर्कच्या
हा माझं पण तेच होतं कारण ते डाउनलोडच नव्हतं
सेज टाकला ना
हा
हा म हेन ना
बाकी हा नेटवर्क नसल्यामुळे
झाले का
हो काम झाले हम्म तुमचं झाले
हो माझे पण झाले
हो का बाकी काय चालूय
हम स का
हॅलो
हा आता येते कावा
आता पाण्यामुळे काही कामच सुचत नाही हा येतय ना आवाज तुमचा आवाज येते मला हा हो
मुलं आलग छान येतो
पहिल्यांदा आमचा हा टास्क पर्ण झाला मुलं हो मुलगी आता दहावीत आहे तिथे झाली दहावी
हव
होा ना मुलीची दहावी झाली आता पुढे पाहू आता ते हे करते पाली हम्म अस सं
जा काय हो ना शिकोणले जाते
होा का
हम् होा
एक आठ की दोन
एकच मुलगा एककाच आहे
हो का
तो शाळेतून लहानग लला चालू आहे खायला पाहिजे त मॅगी पाहिजे आणि ते आहे का की काय चांगलं नाही ना खाण
नाही त्यांना जेवणच करत नाही मुलं
पोट बिघडते याचं मॅगी खाल्ली की
हम्
हम्
दुसरं काही करून द्यायचं
करून दिलं ना पण केलं केलं पण त्याची चिड चिड फार करते तो शाळेतून आला आता
हां होन
हम् पाणी गिणी काय म्हणजे तुमच्या इकडे
चालूच आहे पाणी
हो काय
हम्म
हो ना मी त्यासाठी ग्रुपवरर मेसेज टाकला म्हटलं कोणाल्याला कोणाले नाही काय मी मग फोन लावाले हे होते
हो मी ते मेसेज पाहिला मग उघडून पाहिली मग तुम्हाला म्हणजे मेसेज टाकला की बावा लावू शकतो का म कॉल करू शकतो काय तुम्हाला हम्
ही लावला ताहिले पण ते की नाही कोणी म्हणे आम्ही उगळलं नाही कोणी म्हणे आमचे घरातले काम चालू ये
हा मी ज वाटच्या तैली लावला होता ते मसाय
खाऊ काय मी
तर त्या जेवण करत हो त्या म्हणत मग नंतर लावतो मी म्हटलं नंतर लावा
हा ह
कसं काय दो कामच असतात ना
हा काम काय आता घरी असलं की दिवसभर चालूच राहयत
हं
हम्म तुम्ही सोध्याळे्याचे आहे का
हौ सौंदरयचे
न्हाव.
हम्.
अ बाळ रिकाम्या कामा न करू ना.
बाकी शेतातले काम गेम चालू असतील.
इथले पाऊस चालू हाय तर सगळं बंद हाय.
हव.
हम्म पाणी उकळलकी की मग सुरू लागत विटागोळी नितन खत देणं.
हा आमचे झाले निंदन
नाही आमचं राहिलं नाही पाऊसच आला.
हा.
ह ह.
मी एका तैले लावला तर हेच नव्हता येत म्हणजे तैईचा आवाजच न म्हणजे माझ मला त्याचा येत नव्हता आणि माया त्याच्यापर्यंत पोहोचत होता तर काय माहित.
शेवटी कंट कंट केला तो
हा हा.
मग म्हटलं काय दुसऱ्याला लावून टाय काय नेटवर्कचा हे आहे की काय आवाजच नाहीे तेच्यात
हम्म हम्म.
हम्म.
हा ना ते नेटचा प्रॉब्लेम येत नेटवर्कचा
हे वातावरण हे आहे ना त त्यांच्यान नेट चालत नाही. यम मागच्या वेळेस लय जने आले होते पण ते गेले. ते झालं माया पूर्णच नाहींच झाला तेव्हा
हाऊ काय?
हम्म.
ह माझं तर उघडलंच नाही ऍप म्हणजे जे ते कसं इन्स्टॉल करत होत. तर लोडच नाही पूर्ण तम पूर्ण करा म्हणतेे पुन्हा करा.
हम्म ह मी मागच्या वेळेस आईच्या घरी होती. मग तिकडे रेंज नाही का तिकडे उघड न मी इकडे घरी आले. झाल्यावर मग ते बंद झालं होत.
हो.
हा.
करा मग काम
हो हो.
हा. लावा मग तुम्हाला वेळ सापडला की हा हा ठीक.
अरे हे आपण नाचू.